हा बोल.
ह हा काही नाही आता तेच म्हणलं फोन करावं बाजारामध्ये गेले होते जरा थोडी भाजी घेतली.
हा हा हा हा.
इतक्या महाग झाल्यात भाज्या खूप महाग झाल्यात.
तेच ना आणि काही चांगलं क्वालिटी पण नाही.
आणि भाजी तर पूर्ण म्हणजे अस थोडी खराबच भाजी थोडी अशी सडलेली थोडी नाही का ते पालेभज्या तर इतक्या ओलसर अशा पूर्ण खराब झालेल्या आहेत.
चिखलला आता चिखल पण लागला असेल थोडा पाऊस पडला
चिखल पण आहे आणि थोड्याश अशा नाही खराब झालेल्या अस काहीतरी त्याला नाही का कीड वगैरे लागलेले पण बऱ्याच आहे तश्या.
हम्म कारण कसं आता वातावरण खराब होतं म्हणजे पाहिजे तेव्हा पाऊस नाही पडला. असा लेटच पडला त्याच्यामुळे पीक पण खराब होऊन जातं ना.
आणि आमच्या इथं महाग पण किती किती भाज्या आहेत बाप रे बाप खूप महाग झाल्यात भाज्या आता.
मेथी वगैरे डायरेक्ट तीस चाळीस रुपये चालू असेल ना.
आमच्या इथे चाळीस रुपयाला मेथी आहे तीस रुपये कोथिंबीरची खड्डी आहे.
हम्म पण मग ये ना हे. ते तो रेट आहे ना का वाढतो कारण हे भरीकरी वगैरे मार्केटला माल येतो शेत. णकडून. मग परत मार्केटचा रेट वेगळा बरे कररी मग अजून पाच सहा रुपय. त्याच्यावर लावून देता मगा भाव वाढून जातो भाज्याचा. पण म हम्म पण. शोलमध्ये शेतकऱ्यांना नाही मिळत इत का भाव. पण मग जे मधले आहे ना त्यांनाच जास्त फायदा होऊन जातो.
आणि ताज्या पण नाही येत. भाज्या आमच्याकडे येईपर्यंत त्या पूर्ण एक दोन दिवस झालेल्या असतात भाज्यांना.
पण मग. काय हे मास झालं का ते भाजीपाला कायचीच इच्छा होत नाही मास वाटतय वेगळं काही. तरी आपलं खाल्लेलं बरं नाही का छोले मटकी वगैरे. हम्.
पण प्रत्येक आता तर नाही का ते खाऊन पण कंटाळायचोच ना आता भाज्या तर लागतातच पाले भाज्या.
गवार वगैरे गवार काय भाव चालूल तुमच्या इथे. वार ब.
आमच्या इथं तीस रुपयानी गवार आहे पंचवीस तीस. अशी अशी जास्त कोवळी गावार असेल ना कोवळी तर ती जास्त रेट आहे त्याचा. आणि थोडी झाड वगैरे ना हा पावशेर.
जाड असली की मग तो भाव कमी असला तरी ती घेऊशी वाटत नाही.
आणि कोबीचा पण जरी छोटासा गड्डा घेतला ना तरी तो. तीस पंचवीस तीस वीस पंचवीस असं देतात.
हो ह्या वेळेस काय झालंय भाजीपालाला खूपच. चांगला भाव भेटतोय ना का मार्केटमध्येध्ये. म्हणजे कोबी फ्लावरला ते या वर्षी इतका चांगला भाव भेटलाय की असं कोबी नाही तर पाच. च रुपयाला पण कोणी घेत नव्हतं मध्ये.
पण आता खूपच. फ्लाॉवर पण वीस तीस रुपये कोबी पण चांगला वीस पंचवीस रुपये जातोय.
पण मग गोडी पण नाही पाहिजे तशी भाजीला.
बा नाही भाजीला खरंच. चव नाही आणि ते भाज्यांना इंजेक्शन वगैरे देऊन जास्त पीक येण्यासाठी काहीतरी करत.
हो आणि काय होत माहिती का कधी आपण आपण खूप. मनापासून भाजी करतो पण त्या भाझीला चवच नसली का मग आपल्याला कस वाटत माझ. का नसेल चुकलं ना मी का अ लागय प ण तेच एखा ताजी भाजी तुम्ही घेतली समजा. आणि ती साधी जरी बनवली ना तिला अचानक खूप चव असते.
आम्ही तर आहे ना म्हणजे आमच्या मामाकडे वगैरे जायचो ना शेतामध्ये. तर आमच्यांग मामी म्हणजे असं ताजी ताजी भाजी तोडून आणायची. गवरीची आणि त्याच्यामध्ये काहीच टाकायचे नाही ते फक्त चूल पेटवायच्या. तव्यावरती फक्त तिखट मीठ. टाकलं ना इतकी चव लागायची त्या भाजीला गवार आणि भाकरी बाजरीची भाकरी. खूप छान लागायचे आणि आत्ता जर घरी आपण तसं करायला गेलो ना गॅसवरर तशी भाजी होतच नाही.
ती गावार पूर्ण बिघडून जाते. आणि मग असं खायची पण छान होत त्याची. पण मग ती ताजी भाजी जी मजा आहे ना खाण्यात डायरेक्ट अशी शेतातून आणली आणि मग केली का ते छानच लागते
पण शेतातली ताजी भाजी खाण्यात आणि नाही का आमच्या आमच्यापर्यंत दोन दिवस आल्यानंतर खाण्यात एक वेगळी वेगळीच चव घेतली नाही का चव पण लागत नाही नकोच वाट
हो आणि तुम्ही आता हे शेवग्याच्या शेंगा पण ताज्या खाल्ल्या ना तो खूप भारी लागता मग तुम्ही कशा पण बनवा पण ज्या ताज्या असल्या का त्या खूपच च म्हणजे चविष्ट लागत एकदम असं वाटत पूर्ण मसाल्याच जरी केलं तरी छान साध जरी केलं तरी छान असं
नाही आणि शेवग्याची सेंग खाल्लेली चांगली असते ना ती आता ते हा
माझ्या मुलांना काय करतेय मध्ये बॉईल केला का मग मी यार त्या शचेंगायण्या नुस त्या फ्राय करून ठेवते मुलांना खायला आणि मग बाकीच्या हच्यात मग थोडा बटाटा घालून भाजी करते
ह म्हणजे रस्ता भाजी बनवता का त्याची
भाजी मध्ये थोड शेंगा ते शेंगाच आपण उकळलेलं पाणी ना ते टाकते चवीला आणि मग थोडस बटाटा आणि मकुट वगैरे आणि बाकी अर्धा शेंगा असं फ्राय करून ठेव मग मुलं डायरेक्ट खाऊन घेता
अ फ्राय म म्हणजे काय टाकता
मग काहीच नाही हा मोरी टाकते आपलं शेंगा परत त्याच्यात तिखट मिरची आणि आपली मिरची पावडर थोडी हळद तुम्हाला वाटलं तर एखादा तुम्हाला मसा ला टाकायच तर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालतो कोथंबीर आणि मीठ आणि थोडं जे आपण बॉईल केलेलं पाणी असतं ना ते टाकायचं थोडस बर का त्या चांगल्याला पठवण्यासाठी बस खूप छान लागत तुम्ही ट्राय करा एकदा
चव लावात असेल छान.
मुलांना तर खूप आवडत मी मुलांसाठी मरी चिका मी टाकते. पण मग छान लागत असा.
हा मग आम्ही काय करायचो शेवग्याची आहे ना म्हजे चिरायची आणि त्याचं ते नाही का ते थोडस ते काढायचं साल हा तेच सााल काढायचं आणि आम्ही काय करत होतो गरम पाण्यामध्ये थोडसं उकळून घ्यायचं मीठ टाकून आणि मग ते आम्ही पाणी फेकून देत होतो म्हणजे आता मला कळालं की ते
नाही-नाही उलट त्या पाण्यामुळे माझीला चव वाढते. तुम्ही जर ते पाणी फेकून दिले साध्या नुसते त्यानंतर राहिलेलं शेंगांची भाजी केले ना तिला अजिबात चवने लागणार, ते पाणी जे उकळतो ना आपण त्याचे तर चवत जास्त म्हणजे इव्हन तुम्ही उकडवलेलं पाण्यात मीठ टाकून जरी मुलाला म्हटलं ना पी तरी तो पिईल.
हा म्हणजे आता ठीक आहे मग आता इथून पुढं तसच करत जाऊ म्हणून आम शेंगांना चव लागत नव्हती, भाजींना कळाला आता आम्ही ते पाणी फेकून देतो तो
नाही-नाही पाणी तर उलट फेकायचंच नाही. पाण्याचाच खरीचव असते. आणि मग भाजी छान लागते असे, तुम्ही क पण कधी तुम्ही पाणी उकळवलं ना मग तुम्हाला वाट ना गरम पाणी तेवच थोडं मीठ टाकलं ना तुम् किंवा तुम्ही सूप बनवत असाल ना कसलं तसं सूप फोडणी जरी देऊन ते पाणी टाकलं आणि मीठ टाकलं आणि ते सूप म्हणून जरी पिलं तुम्ही तरी खूप छान लागता.
हम आता मी करून बघते तशी भाजी ब ते फ्राय पण करून बघते-बघते शेवगा काय आणि ती रस्सा भाजी पण करून बघते शेवग्याची
हम्म खूप छान लागतं काळी काळ्या मसाल्याची पण करायची असली ना, तरी पण ते पाणी वापरायचं मी ते एकदा काय केलं होत मग माझं पाणी ना जास्त होत थोडस मी फ्राय केल भाजी काय केली नव्हती मग पाणी जास्त होतं मग मी ते पाणी ना पोळीचं पीठ भिजवताना टाकलं त्याच्यात. तर एकदम पोळी पण एकदम छान लागत होती एकदम सॉफ्ट सॉफ्ट एकदम.
पण माशी चव वेगळी लागली नाही पोळीची,
नाही मग मीठ नव्हत ना त्याच्यात म्हणजे मी उकळवताना मीठ नाही टाकत ना किंवा टाकलं तरी थोडं टाकते जास्त नाही कारण आपण भाजीत पण टाकतो ना मग ते जास्त खारट होतो. मग उकळवताना तुम्हाला वाटलं नाही तर थोडंच टाकायचं शेंगेपुरता. भाजी पुर भाजीसाठी आपण जास्त टाकतो ना तेवढं नाही टाकायच, आणि तेवढं नॉर्मल मित तर पोळीत काही समजत नाही,
ह ह ह नाही आणि शेवग्याच्या शेंगा
मीठ ट आता तस मी नाही टाकत पण पोळी करताना काही जण टाकतात मीठ पीठामध्ये.
हा-हा आम्ही पण टाकतो पोळीमध्ये मीठ अ करताना,
हा नाही मी नाही टाकाल आमची बिना मिठाचीच असते पोळी
आणि शेवग्याच्या शेंगा पौष्टिक आहेत ना वाटतं खूप छान असतात ना खाल्लेल्या.
खूप छान असतात, आणि त्याच्यात कॅल्शियम चांगलं म्हणजे जे लोक नॉनव्हेज नाही खात ना त्यांनी तर खालचं पाहिजे
शेवग्याची शेंग आणि त्या शेवग्याच्या शेंगाच्या काहीतरी पावडर पण विक
हो आता ते भरपूर ट्रेंडिंग येते मोरिंगा पावडर म्हणून, त्या भरपूर आज मग कॅल्शियम मग एककाच बघा तुम्ही एखादी कॅल्शियम ची गोळी घेतली डॉक्टरनी सांगितली तुम्हाला गरज ये त त्याच्यात बघा हाडाचा वगैरे वापर केलेला असतो.
मग त्येच्या म त काही लोकांना नाही चालत ना ते का जे एकदमच शुद्ध शाकाहारी ये. मग ते असे लोक त्या गोळ्या घेण्याच्या ऐवजी मग हे मोरिंगा पावडर वगैरे घेतात.
बरं झालं आता खूप मोरिंगा पावडरचे लाडू येतात ते मोरिंगा पावडर तुम्ही थालीपीठ वगैरे बनवू शकता किंवा तुम्ही त्याचे भाजी मध्ये वापर करू शक ता खूप आता पावडर आली ती मोरिंगनं
हो म्हणजे काही जणांच त डायरेक्ट बागाच असतो शेवग्याचा आणि मग तो बिजनेसच असतो म्हणजे ते काय ड्राय मशीन वगैरे घेऊन टाकता. अय आणि मग हे करता बिझनेस म्हणजे ड्राय पण करता. पावडर बनवून पण विकता.
आणि परत शेंगांचा पण मार्केटला म्हणजे हे होतं ना सेल होत न
म ती पावडरपेक्षाशेंगा चांगल्या का पावडरमध्ये पण तेवढंच सत् हो असत आणि शेंगांमध्ये पण अस
पावडर ये ना तानांची असतेच शेवग्याची पानांची असते पावडर.
पानांची असस्ती होय ती अरे बाप रे! मी समजते म्हणजे ते शेंगा काहीतरी वाळवतात आणि मग ते काय तरी मिक्सर मधन वगैरे काढ
नाही नाही पानांची पानं वाळवता आणि पानांची पावडर असते ती.
हा हा म्हणजे म त्याला बोरिंग पावडर म्हणतात का? मला वाटलं ते शेंगा वाळवतात आणि त्या शेंगांची पावडर बनवतात.
नाय ती पावडर याचीच अस ते आणि शेंगांच तर मग हे करता डायरेक्ट शेंगा पण काहीच जण अस आउट ऑफ कट्री साठी वाळून मग ते फ्रोझन करून विकता. आणि काही तर डायरेक्टच विकून टाकतात शेंगांच याच्यात नाय पडत. कोण जास्त पावडर तर पानांचीच बनवता कडीपत्त्याची याची असं भरपू पूर आणता पावडर. म उद्योग चांगला चाललाय. आहे स्कोप त्याला
हा म्हणजे अ पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांचा पण उपयोग ये आणि शेवग्याच्या शेंगांचा पण उपयोग ये म्हणजे
म्हणजे ज्यांना नाई ना समजा शेती करायला टाईम त त्यांनी हा प्रोजेक्ट केलं तर खूपच चांगलंय म्हणजे शेवग्याचे झाडं लावून द्यायचे आणि आता काय कलमी झाडं येतात दोन तीन वर्षात फळ येऊन जात. मग काय चांगलं होत. म्हणजे साईड इन्कम पण मिळ तो आणि आपली जमीन पण म्हणजे पडून नाही राहत अस
चालेल चालेल ठीक आहे. चांगली माहिती मिळाली तुमच्याकडन शेग्याची मला शेवगाची म्हणजे ती मोरिंगा पाव डर ची चांगली माहिती मिळाली की कशा पासना बनवतात ती.
चालेल चालेल ठीक आहे हो हो थँक्यू थँक्यू हो बाय.